ओके त्यां दिस कां
अ नाहीं बघं अजून तुझें झालं
हम्मं जेवणार आहे बघं मी आता
हा मम्मीचा होता बरा ते काळ्यावररण्याचे सांगाल त जरा कि बोला हॅलो
हा बोल की
हां आणि काय मगं हां होय पप्पा आहे हे हां हां मगं आजचा दिवस कसां निवांत कायं कामांत
कामांत निवांत कसला जातंय गं कामांत गेला बग दिवस तांत कामांला गेलतो मंगाशि आलोय
मगं तुमच्या इकडे कोणतां अ कोणतां बेंदूर साजरा म्हणजे साजरा केला जातोय
आमच्या इकडं महाराष्ट्र बेंदूरचं की
महाराष्ट्र व्हय आमच्या इकडे कर्नाटक बेंदूर केला जातोय गं
तुमचं कर्नाटकमंध्ये येते गं
नाहीं नाहीं आम्हीं कोल्हापूर जिल्ह्यातच येतोय
हम्मं
पणं आमच्या गांवाला परंपरा आहे कर्नाटक कु बेदूरची
होय असं कसं कायं
हम्मं कायं माहित आहे आधीपासूनचं चालतं आलेली परंपरा आहे आमच्या इथे कर्नाटकीचं बेंदूर केलां जातोय म्हणजे आम्हीं आता पर्वाचा बेदूर केलां
होय अठ्ठावीस टकी बावीस तारखेला होता नां
हां होय बा वीस तारखेला हां होय
हम्मं
हम्मं
आता आमच्या इकडच्या बेंदूर आता ह्यां महिन्यांमध्ये आहे
हो जुललै महिन्यांत आहे की मगं तुमच्या तिथे बेंद्राला कायं कायं करतात
आमच्या इकडं बेंद्राला कायं आपणं बैल करतोय ते चिखलाचे म्हण आणि आता नवीन आलेत कि सगळीकडं
हा रंगवलेले फॅशनेबल बैलापेक्षा खरं पारंपरिक पद्धतीनं मातीचे बैलचं महत्त्व मातीच्या बैलांनाचं महत्त्वाचें असतं
महत्व आहे होय मगं ते त्यांची पूजा वगैरें करायची त्यां दिवशी पोळ्यां करतात मगं ज्यांच्या घरांमध्ये जनावरं ते नांय त्यांनी त्यांनां कलर द्यायचं शेंगा रंगवायचं परतं कोणं कोणं मिरवणूंक काढतात आणि तुमच्या इकडं कसां करतात बेंदूर
आमच्या इकडे बघं बेंदूर बेंदूर पहिला असतो आणि बेंदुराच्या दुसऱ्याच दिवशी वट पौर्णिमा असतें यांवेळी बेंदूर आणि वटपौर्णिमा दोन्ही एकत्र आलं होतं मगं कायं होय बेंदुर नी वटपौर्णिमा दोन्ही एकत्रचं होतं म सक काळी पोळ्यां केल्या सगळ्यांनी हां म त्यांत कसं सगळं बेंद्रयात बे हा होय बेंदूर म्हणल्यावर काय घर झाडायचं अंथरून वगैरे सगळं धुवायचं हे सगळं आलंच आठ दिवस त्यातच गेले
होय.
की अ म्हणजे
हॅलो हॅलो
हा आवाज यायलाय काय
नेटवर्क नाही काय ग हा आता आला बघ हा म काय म्हणलीस बेंद्रयांबद्दल
हेज जाय की
हॅलो
हां आवाज येत
हॅलो हा बोल
हॅलो हा हा हा म ते अ हा हा बोलाले म ते नॉनव्हेज वगैरे काय खायचं नस तरी अंथरून वगैरे धुतल्यावर म त्याच्यानं तर मग अ कर वगैरे त दुसऱ्या हा बेंदूर झाल्यावर दुसऱ्या दिवशी कर करतात म बेंद्रा दिवशी सकाळी उठ ठुन त्या बैलांना स्वच्छ ऊन पाण्यानं आंघोळ घालायची मग बेदुरात काय शेतकऱ्यांचा दिवस म्हणजे बैलांचा दिवस असतोय नय तो पूर्णपणे म त्या दिवशी बैलांना शेतात वगैरे काय काम लावत नाहीत.
हम्म
हा म ते ब बैलांना पूर्ण अंघोळ वै गैरे घालून त्यांच्या गळ्यात घुंगराची माळ घालून त्यांच्यां शिंगाणा कलर देऊन त्यांच्या अंगावर ते शाल टाकतात.
हा
मग त्याच्यानंतर घरात कुंभार म्हणजे आमच्या गावाला पद्धत हाय की, कुंभारांनी बैल आणून द्यायचे
मग कुंभार येतात आणि बैल हा घरात बैल आणुन देतात म आपण त्यांना धान्य किंवा पैसे आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते त्यांना द्यायचं.
द्यायचे होय.
हा आणि म त्याच्यानंतर अ हा पुरणपोळी तेन केली जाते. म त्याचा नैवेद्य देवाला तिनं दाखवला जातो आणि त्याच्यानंतर तोच पुरणपोळीचा नैवेद जाऊन बैलाला म्हणजे बैल गाईला दाखवला जातो आणि गुळ आणि हा गुळ आणि डाळ बैलाला दिले दिली जाते. म त्यावेळी बैलां हा बैलांना त्रास होईल असं काय त्या दिवशी पूर्ण करत नाहीत.
होय.
म्हणजे त्यांना पूर्ण असं निवांतच असतय आणि नंतर म मिरवणूक काढणे आणि आमच्या गावाला करीची पद्धत आय नई म्हणजे तो बैल अ असं पळवत आनतात ती कर कायतरी असते ते असं शेवग्याची ढाळ का कायतरी बांधतात. आण ते बैलांना शिंगना तोडून ओढून पळत जायचं. आणि ते बैलांन शिंगानं ओढल की बेंदूर झाला किंवा कर झाली असं ते म्हणत्यात.
हो
हा म्हणजे काही गावाला पद्धत असते हा शर्यत वगैरे लावतात. हा मग ते कसं दिप दिवसभर बैलांना काय करायचेच नसते. म ते शर्यत वगैरे लावण बरोबर नाही न्यायंते बैलांच हालच की. आण त्याच्यासाठी मी तीन तीन चार चार दिवस त्यांना परत हे ते मारून वगैरे. पळवण तेन त्यांना ते त्रासच होतोय की त्याचा मग आमच्या इथे अशी काही पद्धत नाही हे मिरवणूक वगैरे पण काय काढत नहीत आमच्या इथं.
हम्म.
बैलाला रंगवतात त्याच्यावर वेगवेगळे ठसे वगैरे मारतात त्याच्या पाठीवर पोटावर तेन.
किती छान दिसतात नाही तेव्हा.
हा होय बैल छान दिसतात त्यावे त्यांना फुगे वगैरे असे बांधतात त्यांच्या शिंगा
शिंगला.
हा. म त्याच्यानंतर काय करतात अ म ते पळत गेलं कनी म ते कर तोडली कि मग त्याच्या व शेवडीची का कशाची ती झाडं असतात की नाही. ती घरला घेऊन यायची आणि ते आणलीत. हा म्हणजे अशी पद्धत आहे आमच्या गावात ती घरी घेऊन यायचं आणि घरावर टाकायचं.
हा हा आसेल काय तर महत्व.
बेंदूर असं झाला असं काहीतरी गृहित धरतात बहूत
हम्म हम्म हम्म.
म त्याच्यासाठी ते आणून घरात प्रत्येक जणच काय? पॉसिबल आहे असं नाही प्रत्येकालाच मिळेलचं गर्दी पण खूप असते ना तिथे त्यामुळे ते म टाकल. की झाली म दुसऱ्या दिवशी काय करायचं बेंदूर संपला. नंतर बेंदूर संपला कि म बेंद्राच्या दुस दुसऱ्या दिवशी करता येतात करता येतांना म कोणताही तळीव पदार्थ करून खायचा.
होय.
काही असेल तुमचं चकली धपाट
हम्म कोणकोण कापण्या करतात.
हा व्हय मा आणि ज्यावेळी आपण तो तळीव पदार्थ करणार असतो त्यावे त्याच गोल गोल असं चार च कर केल्या सारख करून घ्यायच आणि जे देवाऱ्यात बैल असतात ना ते देवाऱ्यात आपल्या नैलांना पण आपण रंगवतो की म त्या बैलांना ते गोल गोल केलेलं असत की नी त्यांच्या चा दोन्ही शिंगातनी ते एक एक एक करून घालायचं. तळुण.
हा तळून घालायचे.
हा तळून ते बैलाच्या प्रत्येक शिंगात घालायचं. आणि मग त्यांना अ जयातन हां मंग आम्हीं भपांटे केले होते मंग त्यांचा नैवेद्य दाखवला आणि मंग बेंदूर म्हणजे बेंदूर झालां आमचा मंग त्यांच्यानंतर दुसरा तुह्या दिवशी कायं नॉनव्हेज आंणून खाल्लं आणि झालं मंग ते यां हां मंग यावेळी कसं बरं वटं पौर्णिमा पणं त्यांचं दिवशी आणि हे पणं त्यांचं दिवशी मंग बायकांनी कांहीं बाईकांनी कायं केलं तरं सकाळीं उपवांस सोडलां आणि दुपांरच्या पुढे उपवांस धरंला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीं सोडलां
मंग बेंद्राचा उपवांस असतोय
बेंद्रासनी वटं पौर्णिमेचा
हां हां आमच्या ईकडे वट्टपौर्णिमे चा उपवांस दुपांरी सोडतं परंत नाहीं पकडंत
नाहीं आमच्या इथे आमची आई वटपौर्णिमेचा उपवास पूर्ण दिवसंभर धरूंन
हं
दुसऱ्यां दिवशी सकाळीं सोडतेय.
होयं आमच्या ईकडे नाहीं पद्धतं तशी
होयं एक एक ठिकांणी तसं आहे. एक एक ठिकांणी पूर्ण दिवसंभर धरतांत आणि सकाळीं सोडतांत.
आमच्या ईकडे जाऊंन वडांचे पूजा करूंन आले कि मंग पुरणपोळी केलेली असती त्यांच्यावर मंग नैवेद्य अं किंवा सोडतांत मंग नैवेद्य वगैरें दाखवूंन
हां हां आमच्या इथे असं नसतंय तसं तसं करतांत आणि हे पणं ते पणं कसं झालं. ह्या वर्षी फक्तं बेंदूरनी आणि वटपौर्णिमा एकत्रं आल्यां हां नाहींतर दरवर्षी आधी बेंदूर होतंय मंग नंतर वटं पौर्णिमा होते
दोन दिवसं पोळ्याच्या घांट होते
हां होयं दोन दिवसं पोळ्यांचं असं म्हणजे तुम्हीं वटपौर्णिमे दिवशी पोळ्यां करतांत
होयं. हं करतांत होयं तुमचे म्हणजे उपवांस असतोय म्हणूंन दुसऱ्यां दिवशी करतं असतील नां इथं कसं यायचं कसं ह्यांचं दिवशी उपवांस धरतांत आणि दुपारी सोडतांत वंड पोजून आले की हां हं हं
हम्मं
ह
कायं प्रत्येक गावांला कशी पध्दत असेलं तसं हां होयं आधीपासून चाललेली परंपरा असते. हां त्यामुळें ते कुणां ज्यां गावांत जी परंपरा आहे त्याचं पद्धतीने प्रत्येक जणं करतो.
करतांत. भटजी काकांचे पाय पूजायचे वंड पौर्णिमा
नाहीं आमच्या इथे असं कायं नसतं भटजी काकाचे पाय वगैरे पुजणं
आमच्या इथं असतं भटजी होयं
हं
आमच्या इथं असतं वंड पूजाला गेलं की भटजी काका असतांत तिथंच मंग त्यांचं पाय तेन पूजायचं. त्यांना दक्षिणा दक्षिणांमध्यें खाऊचं पान एक आंबा आणि आपल्यांला आपल्या इच्छेन काय दक्षिणा ती द्यायचीये ती द्यायच त्यांना आणि पाया पडायचं आणि
हा हा
वडाची पूजा वगैरे करून आमच्या इथे सिद्धराज महाराजांचं मंदिर आय तिथं देवाला जातात सगळे आणि मग घरी येऊन उपवास सोडायचं.
बरं बरं चालतय ठेवु का म
हा हा ठेव.
हूं